हॅलो
हा येतेवस
हा हा येतो येतो बोला
हम काय नाही बघा झालं तुमचा चहा झाला का
अं चहा नाहीये उलट जेवलोच आम्ही लेट आता थोड्या वेळा ूर्वी खूप फार उशीर जरा अस कं झालं मुलं सका जेवण वगैरे सोडं आवरलेलं होतं सगळं मुलं ग पण मिस्टरां दुपारीता येतात रोज एक जेवायला असतात घरी येतात पण आज त्यांचं कसं असतय कामावरती शुक्रवारचां ना त्यांचा मेंटेन् वगरे असतोय सगळा मशिनींचा सगळ्या हा मग त्याच्यामुळं यायला वेळ झाला मग त्यांची वाट बघत बघत मला वेळ झाला पण ध्यास सगळं लेट झालं पण अशा वेळेत वगैरे जेवलं की लई त्रास होतो संध्याकाळी आता म्हणून लाईटलीच जरा असं की जेवलं हो मग तसं होतं मग म्हणून तर लाईटली जेवलंक् ेच्या वेळे नंतर टाइम गेलेलं होत त्यामुळे एक तर बुक पण नव्हती आणि आता म्हटलं चल जरास तेवढं ते पण सोबत मुरम जेवले
आणि मग ते जीवन पण होत नाही व्यवस्थित
हा होल तेच घ त्याला कसं एक ती सवय पडलेली असते आपल्या पोटाला आणि त्या मनाला एक सवय पडलेली असते की बाबा हा ह्या वेळेतच आपण रोज जेवतोय ह्या वेळेतच तर रुटीन बिघडलंय कि म आणि बिघडतेय सगळं
सगळं बिघडत
बिगडते हो तुम्ही मग तुमचा आवरला असेल हुशार आता टायमिंग चहाच झाले माणसांचं
खूप चचाच झालं खरंय तय तुमचा आस बिघडलय
डले एवढंच झाले नाही म रोजचं डेली रुटीन असतं व्यवस्थित अरे आज शुक्रवारच जरा असं त्यांचे कस त्यांनी ज कामतात तिथ सगळ्यांना सुट्ट असते पण हना्या आणि दुसऱ्या अजून एक अस दों तीगतीने ते मेटेन्स मशीननीचा करून घ्यायं होतते त्यामुळं ते होय आणि त्यात कसं म्हणजे आम्ही कसं मिस्टर मी आणि मुलं आम्ही अशी इकड मिस्टरांच्या कामाच्या सा इकडे राहिलाय स त्यांनी गावे असतात राहा दोघ मुलं दोन मुलंच हो दोन्ही पण मुलंच आणि अ थोरला मुलगा दा बलाय माझा आणि धाकटा मुलगा सावविलाय
हो तो लहान आहे अजून
अ लहान आहे तो अजून मग दोघांना आपण शाळेत आपलं अकडमी घातलेली अकडमी म्हणजे ह् अ ऍक्टि्ही अमी नाही फत शिक्षणाच्या हच म्हणजे अकेडमीमध्ये पण प्रकार आहेत ना कि दुसरं हा नाही ह ग्लोबल अ मग त्याच्या ती सकाळी जातात त्यांची सकाळी शाळा आठ ते चार असते दोघांची हा दोघांची आठ ते चार शाळा असते. मग सकाळी हा काय त्यांच्या पाठी मागन उठून ह्यंचं आवरायचं म्हणजे आवरा म्हणजे त्यांच प्र असं गावराला लागत नाही पण त्यांच्या पाठीमागन हा, होय होय टायमिंगला त्यांच्या म्हणजे सगळं होय- सकाळचं उठलं ना की मग चालू त्यांच्या पाठीमागन की बाबा ये उठा औरांग गळ करा रे आवरा रे काही तर खाऊन घ्या, आपल्या आयांचं कस असतय पोराने बिना खाता गेली की आपला जीव राहि
नाही नाही नाही नाही ते होतच नाही तस,
आता मुलांनी जाणं हे पण चुकीचच आहे सोडा कारण त्यांचा लंच ब्रेक व्हायला वेळ होतोय साडे अकराला मग तेवढ्या वेळ पर्यंत वाट तीनच सकाळी एक तर उठलेली असते त उशेर सहा ला उठलेलं असतय ते होय मग ते वाटत की नको पोरांनी एवढं हे करायला मग म आणि गडबड करून गडबड करून जे आवडते ते खायला द्यायचं डबा बनवून द्यायचा त्यांचा ती आटला गेलीत ना त्यांनी गेलीत की मग मिस्टरांच चालू होतय सगळं ते मिस्टर त्यानी का सालाने जिमला गेले असतात आठ ती मुलं बरोबर घरात बाहेर पडाला मिस्टर आठला घरात आले असतात.
बापर आहे तोपर्यंत तुमची धावपळ आहे.
होय मग ते मुल त्यांच गेलं की ह्यंच्या पाठी मागणं म,
हे चालू
हा मग हेने आंघोळ करून यायच्या अदोगर ह्यांचा नाश्ता तयार, अ त्याच्यानंतर त्यांचं ते प्रोटीन शेक वगैरे मग घरी ते काय आम्ही असं विक चे प्रोटी्स घ्यायलाच नाहीत. त्याच्यामध्ये
तुम्ही प्रोटीन शेक कसा करता ओ?
घरी म्हणजे ना ऍक्च्युली अ आम्ही काय केले ते म्हणजे असं विकतची तिने जिममध्ये पावडर देतात माहित आहे, ती नाही आम्ही युज म्हणजे ती योग्य नाहीय म्हणजे असेल मे बी योग्य पण मला वाटत नाहीत योग्य म्हणजे असं माझ्या तर म की मला ते योग्य वाटत नाही त्यापेक्षा सगळ्यात आहार उत्तम आपणच घरातला करू शकतो असं मला वाटत. त्याव म्हणून मग सरळ मग मी काय केलेलं आहे सरळ काजू,
ह
परत आपले बदाम अ परत, म्हणजे पूर्ण सगळ्या जेवढं जेवढं भेटतं ना काजू बदाम खारीक म्हणा हे हे सगळे जे म्हणजे असे पदार्थ जेवढे भेटतात ना ते सगळे क नाही असं बारीक थोड थोडस नॉर्मल भाजून घेतलेल परत तुमाला हे पण माहित अस म् हरभऱ्याच फुलवलेलं ते फुटाना त्याला तुम्ही काय म्हणतात काबूल,
नाही आम्ही फुटानेच म्हणतो फुटाणेच म्हणतो आम्ही
काबुले फुटाणे अस म्हणजे वेगवेगळ त्याला दोन्ही टलं जात सोडा मग ते अ हा मग ते ते पण काबुले पण ते पण घालायचं त्याच्यामध्ये असं सगळं ते पूर्ण ना सगळं मिक्सरला बारीक करायचं सगळं पावडर करायची पूर्ण त्याची एकदम आणि अ रोज काय करायचं गरम दुधामध्ये ना एक ग्लास दुधामध्ये त्यातले एक दोन तीन चमचे टाकायच त्याच्यामध्ये ते सर
हम्म हम्म!
हा म्हणजे त्याच्यात कसं खारी कीमुळं वगैरे तेन का नाही त्याला एक गोडवा पण आलेला असतोय, आणि हा आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय घालतच बसायची गरज नाही. कारण मुळात तेनी ते डाईट साठी वापरतात आणि एकदम ते उत्तम आणि मुलं पण माझी न सकाळी जाताना
ग्लासमध्ये एक जरी कधी कधी मूड नसला तर मग वाटी भर दुधात ते दोन चमचे घालतात आणि पितात म्हणजे सगळंच त्याच्यातून जाते. कसं करतय मुलांच्या मध्ये ना आमच्यात एक ना त्याला ते अ जर असं ते एकट्याला काजू आवडत आणि एकट्याला बदाम आवडत नाही असलाय. तोंडवाकडी करत्यात ती म्हणजे खाताना जरा असं तोंड वाकडी असत्यात म, पण अशामुळे कसं होतय त्यात सगळंच जातय त्याना पावडरीमुळे गप सगळं जातय आणि मुळात सगळं जायाचीच. हां जेव्हा सगळ सगळं जीवनसत्व मिळेल ते सगळ मिळतंय त्यातन म्हणतो मी. ते एकदमच पावडर करून ठेवलेय त्यांना नी आणि खातात ती दुधातन नी मग काय अंडी वगैरे उकडलेली असतात ती सकाळची ह्यांची म्हणजे ह्यांची धावपळ वेगळीच ह्यांनी गेलत म्हटलं की होय खातोय की तुम्ही नाही का? नाही का? नाही आमच्या त खातात नॉन व्हेज खातात म्हणजे मी खाते म आमच्यात हे मिस्टर पण खातात मुलं पण खातात सगळे खातात हे नॉनव्हेज वगैरे
तुम्ही कसं दोघं जर खात असल्या की मुलं आपोआप खाल्लं जातं ते.
हा पण आमच्यात पण प्रकार आहेत नॉनव्हेजमध्येध्ये खाण्याच पण सगळ्यांचे आमचे वेगवेगळे
अरे बापरे मग एवढं करायचं तुम्ही
प्रकार म्हणजे अ जरी आता तुम्हाला म्हणजे ऐकून तर माहित असेल नॉलेज मध्ये काय काय अस हा मग अं ह्यांनी का नाही म्हणजे ह्याणे ऑल खातात ह्यांचं काय नसतं की नी चिकन मटन असो अंडी असो हे नाही ऑल खातात पण मी नाही. मला मी चिकनच फक्त खाते मटन खात नाही मटन खाली क मला खाज होते अंगाला सगळ्या
हो का पण ते कॉस्टली असतं ना सगळं
आ होय.
हम्म तेच की.
हा पण अ ते मग ती खा म्हणजे ते ह्यांनी म मिस्टर ते सगळे खातात मुलांच्या मध्ये मुलं पण एकता अ मटण खात नाही. एकता तो त्यातला दुसराच प्रकार खात नाही ते अशी वेगवेगळे आहेत त्यात हो का अवघडं म्हणजे जेवणाच्या वेळेला तर, माझी अशी धावपळ उठते ना सगळं बनवून बनवूनच चारंच खरं, माणस असं वाटते चाळीस घरात राहिलोय मी. नाही, होतं सोडा तसं. आणि सगळ्या आता काय, आवड निवडंच वेगळी आहे म्हणल्यावर काय करायचं तरी.
हो, तेच की.
म चालू ते मुलं गेल्यानंतर, ती सगळं ह्येनी पण मिस्टर घरातनं जायला किमान ह्येनी जायला साडेआठ-पावणेनऊ वाजतंय. तिथून पुढं सांगतो तुम्हाला मी, ह्यानी परतून घरी जेवायला एक, एकला तरी घरी येतात. तोपर्यंत, मी घरात काय तर काय तर करतच असतोय. मला परत आल्या, होय, मग मला परत आल्यात की मला ह्यानी हसत्यात मला बघून म्हणतात मी जाईस तोपर्यंत तुझ्या हातात होतं हिकडं तिकडं, तेच अजून पण आहे म्हणत्यात, तुला जशीच्या तर म्हणत्यात तशीच आहे अजून, खरं काय करणार शेवटी बायकांचं आपल्या का नाही कामच असं असतं दिवस आपल्या म्हणजे मला का नाही वाटत की बायकांना का कुणा अस की सकाळ झाली की संध्याकाळ दिवसच संपत नाही बायकांचा का असं असतं काय कळायना जसं माझंच नाही लेडीज होय सग सगळ्या लेडीज मी बघतोय आणि काय आणि हार्ड वर्क इतकं का लेडीज ना दिले मी म्हणते सगळं लई म्हणजे असे काम हा हे एक विचारला गेला प्रश्न आहे बायकांना समजून हो बाय म्हणजे नव्याण्णव टक्के टक्के लोकांच्या मध्ये आहेच आहे. आणि तो एक विषय म्हणजे की बाबा हा म्हणजे असं म्हणतात की बाबा मॅरेज मॅरेज मध्येच फक्त असं ल मॅरेज मध्ये काय ब काही नाही बर का सगळीकड जिथही जाव होते म एवढं मात्र किती म्हणतात ना पळसाच्या झाडाला पानत तीनच तसं ते काम आहे आमचा प्रकार लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज विथ काय नाही आजीबात अशात काय नाही सगळं सेम आहेत. शेवटी माणूस हा माणूसच आहे मला तरी वाटत नाही बायकांना सुट चूकलेली नाहीत कामं भयानक काम बाय- असं नाही मी म्हणत की पुरुषांना काम नाही हे नाही पण त्यांना हे टेन्शनच नाहीत. पुरुषांना आहे हा मी त्यांना काय म्हणतोय असतील ऑफिसची काम असत त्यांची त्यांचं हे रोजचं काय असेल तर रुटीन ह्याच्यातून त्यांनी हे हप्तात ये् मल मानीत ते सगळ्या गोष्टी त्यांनी करायला लागतात बरोबर आहे पण बायकांच्या इतकं मला वाटत नाही त्यांना हे काम असेल लई बायकांना हे करायचंय ते करायचंय त्या परग्याला आवरायचंय त्याला न्यायचंय हिकडून काय तर आणायचे अरे अरे ती आणायचंच विसरलं असल डोकं दुखतंय वाईट असं ना संध्याकाळ झोपले की तासभर आणि तरी बघायचं आपण शांत
तुम्ही प्रॉपर कोल्हापूरमध्येध्ये आहे का बाहेर आहे थोडं
अ बाहेर आहे जरा कोल्हापूरच्या
हो मग तुम्हाला काही आणायचं म्हटलं तर गावातच यावं लागत असेल
अ नाही म्हणजे आ असं आमच्या आसपास आहे की त असं भेटतं किथं गावात
भेटत का
भेटत भेटत जसं सगळ्या वस्तू भेटतात असं काही नाही म्हणजे शहरासारखंच आहे आता काय खेड्यासारखं राहिलंच नाहीये कुठं हो सगळीकडे आता शहरासारखा रा नाही क सगळ आता म्हणजे सोी आता म्ह जस जस सगळं बदल होय चालल तस तस सगळं बदलत चाललंय आता होय चुकूनच थोडस हे झालंय ऍडव्हान्स जशा गोष्टी आल्यात तशा ते बदलत चाललेय
हो
हो असतय मग तुमची मुलं मग मोठे आहेत का लहान आहेत ते
मला एक मुलगी आहे
एकच मुलगी आहे का
हो आठवीला येते आता
बरं
हम्म
मग शाळेत तिचं पण तुमच्या आवरायचं वगैरे असणार की सकाळच
सकाळचीच आमची गडबड तुमच्यासारखंच ती आठला जाती ती संध्याकाळी सात ला येते
हां सकाळी आठ ला जाऊन संध्याकाळी सात ला. हा म्हणजे माझ्या थोरल्या मुलग्यासारखंच की माझा ोरला मुलगा
ती जे त्यांच स्कूलच रा यत आहे ना ते गुरुकुल पद्धत आहे त्यांची
बरं
हा सकाळी साडेआठ ते साडे दहा गुरुकुलचे तास त्यांचे साडे दहा ते अकरा ब्रेक अकरा ते पाच स्कूल असती त्यांची
हा
पाच ला ब्रेक देते पाच ते सव्वा सहा पर्यंत स्टडी असते स्टडीला थांबायच स्िथिता
का
हो
मग आमच्या मुलग्याची पण चारला सुटते पण त्याच्यानंतर ना त्या त्याच्यानंतर पण त्यांना विचारून घेतलं जातं की बाबा म्हणजे एक तास त्यांना थांबवून घेतात थोरल्या मुलग्याला
डाऊट काय आहेत का
डाऊ काय ते क्लअर कर घय सग्या कन्सेप्ट वगैर क्लअर करून घ्यायच्यांतर तर मग अ तिथून पुढं त्यांना वाचनासाठी बसवलं जातं शाळेतून शाळेतच तिथंच बसवतात वाचनासाठी आणि त्यांना साडे सहाला सोडतात आणि ते योग्य आहे घरी येऊन त हा नाही थोरली